हॅलो
बाजूत का
हा येतोय की बोला हॅलो
हा काय करायला हे म्हटलं
काय नाही आहेय बघा आत्ताच जेवण झालं मवर न बला तुमचं काय चालय जेवला का नाही
ब बघा मस्त शतपावली करायची म्हणून फिरा आली बाहेर थोडं
हा हा हा
बस गाडचा आवाज भरपूर आहे म्हटलं कलाला बाजूला आलो थोडं
हा होय आता गाड्यांचा आवाज असणार कारण गाड्या होे फिरतत रात्रीचे जास्त फिरतात
हे आता कसं वातावरण झाले नस आणि निसर्गाचा एक नियम आहे तुम्ही उन्हाळ्यात एक वेळ आईस्क्रीम कमी खाल काय काही लोक पण पावसाळ्याच्या सुरुवातीला आहे िल्म खायची क्रेज लोकांची लय वाढलेली आहे
होय तेथ
बरेच लोक सांगतो माहिती आहे मी स्पेशली मी तसं फॉलो केलं की नात तुम्ही एक पाच दहा रुपयाेचं खाान पण बरोबर पावसाळ्याच्या सुरुवातीला एवढा आस्क्रीम चा सेल होत
ते काय काय म्ह मला अजूनपर्यंत समजलं नाही ते काय अस हो म्हणजे असली कसली क्रेज आहे कारण आम्हाना तर काय कधी मला तर खवड नाही कारण पाऊस पडल्यावर
आणि आमही खाले आम द खाले आमही आईसक्रीम खायला सर्ष्या
सायकल घून दोन दोन किलोमीटर व जायचं काही एखादी आम्हाला जर प्लेस आवडलाग नाही आता समजा तुम्ही गावामध्ये हा हा या्या ठिकाणी दाबेली किंवा पाणीपुरी स्पेशल चांगली असत्या भले ते आपल्या घरा जरी पण मिळ दे तर खायच नाही पण दोन किलोमीटर सायकल वर जाऊन आम्ही खाऊन येणार त्या आधी आणि आईस्क्रीमच्या बाबतीत तर गावातली जेवढे पण स्पेशल आहेत ना एक सुद्धा आपली दुकान सोडणार नाही हा स्पेशल दोन घेऊन याच काे निव अत
हा मु काय मुलांच्या मध्ये तसं असते मुलींचा ग्रुप कस जरा असतो वेगळा असतो
ते होत पण मला काय म्हणाय त्या सर्वांनी तसं फेमली राहिलं तर सगळ्या गष्ट क्लिअर होता फक्त काही काही जण बंधनात असतात काहींना ते फ्रीडम मिळत नाही प्रत्येकाच्या अडी्याारपणी वन
नाही सगळी म्हणजे असं? असं बंधनात म्हणजे कसंय? - नवऱ्याचं बंधन एक, असतयच ओ लाईफ मध्ये- कधी येऊही शकत नाही. एक थोडं का होईना? बंधन- पूर्ण नाही सोडून देऊ शकत- त्याच असय -
म्हणायच आपण का बरी असेल. दोघांनी त्याला करा कि त्यांना कधी त्या अ- ही जी पोकळी निर्माण होते ना, ही कधीच त्यांना वाटल नाही कि, माझ असं काहीतरी अ करा म्हणून - किंवा मी -थोड दिवस अ- मला फ्रीडम मिळाल नसल्यामुळे माझ्य या या गोष्टी राहून गेल्या ज्या मला मी जर मैत्र- च्यात असतो तर त्या मिळाल्या- जसे, आता समजा अ -आम्ही आम्हाला काही- तर आम्ही जाऊन लगेच काय खायची वगैरे इच्छा झाली तर जाऊन लगेच खाऊन येऊ शकतोय, तसं मुलींच नसत- पण मला काय म्हणायचंये? त्यांनी ते- केलं त्या प्रकारे, आता काहीच्या घरात ते पटत नाही पण आई वडील मी बघितलं मी ज्यावे ळी जॉब- न होत ना, - मॅडम कर्नाटक साईडला एका ठिकाणी तर- तिथ कसं होत? कि एवढं धावपळीच जग होत - की अक्षरशः - काळी तुमचा समजा जॉब दहा ला आहे. जॉब टाइमिंग- तर तुम्हाला साडे आठ - कुठल्या घरातून निघायलाय? आपली तर- ह्या साईड ला काय होत की? काय नाही जॉब आहे म्हटलं की अर्धा तास आधी आपण घरी निघतो पण तिथं दोन तास अगोदर निघायला लागत -
हम् बाळा मला एक सांग-
हं.
म्हणजे सांगायलय का आता सध्या कस? - झाले लाईफ मध्ये, म्हणजे काय मुलं असू देत मुली असू देत- पहिला - जे लाईफ असते लग्नाच्या आधीच, ते वेगळंच असतय. म्हणजे, तुम्ही ह्याच्यामध्ये अस- रिलेशन मध्ये किंवा कशामध्ये जी वेगळ असतेय ना लग्नत का बदलत मला का नाही म्हणजे असं बदलायला नको पण ती परिस्थिती एक बदलत्या की असं म्हणजे परिस्थिती सगळं बदलते की काय हे असं मला अस का बदलते ते बदलाला नको पाहिजे तेच का राहत नाही म्हणजे आपण स्वतः पून पण घेऊया आपण स्वत पण बदलतोय सोडा थोडंफार
कायत सरी गोष्टी ांलते
हम
स ना तुम्ही कसला असता
हा हम्
समजा तुमची माझी नवी ओळख आहे ह आणि मी तुम्हाला डायरेक्टली काय जेवला काहीतरी विचार विचारलं तरी पण तुम्हाला काय वाटतय अरे हा कोण व्यक्ती आणि मला काय विचाराला आणि मी कशाला जेवले म्हणून सांगू हे मना तस ोकां ज्यावेळी गेले असत त्या आपल्या सगळ्या आपल्या गोष्टी त्यांना शेर करू वाटत दुसरी मठ काय समोरची व्यक्ती आपल्या आपल्याला समजून घेईल कि नाही ह्या प्रश्नामध्येच आपण दबून राहतोय आणि आपले काही प्रश्न उघडच करत नाही
नाही नाही तस नाहीच आहे नाही दबून राहते तस विषय नाही एकदा आपण कध तर शेअर केलेला असते काहीतरी आणि मग ते मनावर घेतलेलं नसते हा मग ते मग तशच जो टॉ हा
काण क आहे मी ग सग ब तरी पण हा मनर्जून काय हा त्याम माझ मजलान तिन दिवस समजा कस आहे आम्ही सुद्धा फॅमिलीमध्ये कोणी असल ह कुठेतरी जाय काय कराय बोलून चालून व्यवस्थित आणि जे काही काही जे अस डंगा मस्ती भांडण भिंडण बजला क्षण करायच कमी एजॉय करा पण लाईफ मध्ये एवढा एन्जॉय असावा प्रत्येकाच्या कि त्याला ते कधी कुठल्या गोष्टीची कमतरता भासता का म्हण मी तरी तुम्हाला जर मी ज्यावेळी कधी ट्र्रीपला वगैरे जात असतो ना अक्षरच्याः आ वगैरे असतात ना हे शिरमुरे शेडाले फोटाले जे काय असेल सगळं जागाण मी तरर भरून देतो का ला घासरगरी दिला ना तर त्या समोरच्या व्यक्तीला वाटत कि यार ह्याच्यामुळे किती आपला टईम मस्त याला नक्स् तो व्यक्ती काहीत आणलेला असतो भले चपाती असू दे ती चौघजण खाऊ देत चकर चकर त्या पण खाण्याची मजा वेगळी असते आणि ते एकमेकांना आपलं बॉन्डिंग जमत जात आहे ना ही सगळ्यांच्या घरात म्हणज मित्र मैत्रिणींच्या मध्ये आता कॉलेजमध्येध्ये असताल अच्छा अच्छा एवढे हो कि काहींच कस होत कॉलेज संपलं कि मैत्री संपते काहींना त्या बंधनात हरकत नाही काही जणांच काय होत की अ घरची फॅमिली त्यांची स्ट्रिक्ट असते कि बाबा तुम्ही कॉलेज झाले आता तुम सगळं संपलं तुप तू झुप तुझा मला को्हा फ फोन वगैरे काय असल्या म माझे लागायचं नाही जास्त काहीच्या बाबतीत माझ्या बाबतीत काही म तर्र मैत्रिणी तर झालेय पण ते आता माझ्या कॉन्टॅक्टमध्येध्ये नाही पण माझ्या क्ॉन्टेंटमध्येध्ये ता जेवढे पण एकदा भले ती मुलगी अस त क ब मुलगा मुली सुद्धा लक्ष लग्नानंतर सुद्ध माझ्या घरी येऊन गेली आहे आणि लग्नाच्या आधी सुद्धा माझ्या घरी येत होत्या
ह तेवढा आहे फ्रीडम हा आहे पण एकेकांच लाईफ सांगवले ना मी म्हणजे जे आपलं लाईफ आहे नवरा बायकोच मना किंवा खुणाचं असं म्हणजे लग्नानंतर बदलते चेंज होते म्हणजे जे पहिला असते ना ते नंतर नसते इतिहास मला म्हणायच म्हणजे एकमेकांना वेळ देणं म्हणा एकमेकांसोबत जे
भले तुमचे बाहेरचे बेनकामवर हो द्यात पण स्वतः मी माझ्या माझ झाल होत ना लग्न मी केलं होतं की हा
हु
कधीही त्या गोष्टीला प्रेशर दिला कामाला बरोबर? कधी कुणालाही फोर्स कधी करायचं नाय, दुसरी गोष्ट अशी ह तुम्ही अ नवरा बाय त्याच्या आधी एकदा चांगले मित्र बघून बनून जगून बघा. भले तुमचे लग्न झालेले कि विस काय भले लग्न झालं जरी असेल तरी तुम्ही पहिला चांगले मित्र आणि मैत्रीण एकदा बना. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही चांगली नवरा बायको बना, म बघा तुमची कस बॉन्डिंग जमत. मला हे म्हणायच आणि ज्यावेळी ह्या गोष्टी होतात ना त्यावेळी तुम्हाला समजा अ एखादी गोष्ट पाय आवडलेली असेल आता ती गोष्ट तुम्हाला रेग्युलर अ त्या गोष्टी लागतात आणि आता मी लग्नानंतर एकदमच नवरा बायकोला सोबत राहायला गेले मग त्यांना काय वाटायचं अस डायरेक्ट मी ह्याना कसं विचारू किंवा कसं सांगू ह्या गोष्टीत बंद राहते. पण हे जर तुम्ही मित्र मै क्रिन जघून बघितला ना तर त्यावेळी काय वाटतं अरे हा तर माझा क्लोज मी फ्रेंडय मी डायरेक्ट त्याला विचारू शकतो. हा आहे मला हे, हे पहिजे अनून द्या. ह्यावेळी हे आम्ही कॉलेजमध्ये पण लइ अनुभवलय. प्लस रिअल लाईफ मध्ये पण आम्ही आम्हाला कधी असं वाटलं नाय की आम्ही लग् असं होतो आणि लग्नानंतर आमंच बदल मला असं कधी वाटलंच नाय की आजपर्यंत.
हा, हा नाय म्हणजे कसय माहितय काय म्हणजे काही गोष्टी थोडफार तरी चेंजेस होत त्यातच की
हा ओपोत
म्हणजे आता कसं क्रेज झालाय. आले म मोबाईल घेऊन बसायचं टिव्ही लाऊन ब होय ग, मग ती म्हणजे कस व्यक्तीला टाइम नाय द्यायचा किंवा व बोलायचं नाही किंवा असं व्यक्त ह्यायला पाहिजे.
तुम्ही आलाय तुम्ही आपल्या स्वतःच्या जवळच्या पार्टनरसोबत पहिल्यांदा क्लोज राहावा. दुसरी बार होय बाई गत त्यात तुमच्या खिशात
तेच सर
घ शक घरात तरी आल्यानंतर आपल्या घरातली माणसं सुद्धा आहेत ते सुद्धा आपल्यासोबत बोलणार आहेत हेि काहीजून भान विसरून जातात आणि तुम्ही खरं एक दिवस मी तरी स्पेशली काय करतो कधी कधी कि असं एखाद्या दिवस की त्यावे काम वगैरे नसतात सरळ सरळ मोबाईल लाईट मु करायता आणि निवत रा आहे आणि आता तुम्ही घरातल्या लोकांशी बोला तुम्हाला प्रत्यक अ विचार करणार ते मांडायचा लोकर त्या आपलं मत त्यांच मत समजाय चालू होतं त्यावेळी आपल्याला हे समजत हि मोबाईलच्या जगापेक्षा बाहेरच जे किती मोठं आहे ते किती चांगलं आहे आणि उदाऊट चार्जिंग तर
ते तर आहेच
त्या शंभर टक्के चार्ज करायचं आणि तीस टक्के आले की आपण परत अरे माझ मोबाईल चार्जिंगला व्हायचांय पण आपल्या घरात नेहमी शंभर टक्के चार्ज असणारी लोक यांना कधी आपण विचारत नाही हम् ह
ते तर आहेच ना असं झाले ना किती व्यक्ती नसल की मग किंमत म्हणजे कुठ बाहेर गे अस किंवा घरात नसली तर मग का वाटते कि बा माणसाचा तो गु विषय का माण गुणधर्मच असते तो म्हणजे जी व्यक्ती आपल्या हाताखाली म्हणजे असं आता वस्तू पण बघा की आपण ुठली पण जे आपल्या सारखं
त्या तुत आणि तुाकते ना नून आप कायम डिलेिवरी लाे त्यावेळी त्या माणसाची क्षमता कुल्याला करायचा हो्या
हम्म ते तर आहेच
ह हम्म
आता ते पण ्रेज झा विषय काय माहिताय काय आता आता सध्याला हे कलियुग म्हणले ते बरोबराय, एक थोडे दिवस म्हणजे माणसाची ती वाटते. कसं तर आणि पण न पहिल्यासारखं लाईफ चालू करतात लोक्
मी माझ्या बऱ्याच मित्रमैत्रिणींचं आणि बाहेरच्या लोकांच पण ऐकलं असं की असतात पण लग्नानंतर नंतर ते स्वतःच्या लाईफ मध्ये सुद्धा नसतात.
हा.